हॅलो हॅलो हा कोठे आहात?
हाय शाळेत मुलांना न्यायला आले.
हा, हा, हा, चल. काय मग चहा न ते झालं की नाही?
आता घरी गेल्या नंतर.
हा, हा अच्छा. आणि काय मग हा येतोय की थोडा खरखर अस होतय. गर्दीचा आवाज येतोय. नाहीतर काही नाही येतोय. तुमचा आवाज व्यवस्थित ऐकू येतोय.
सुटली आहे ना त्यामुळे ते जरा दंगा वगैरे ऐकू येत असेल. .
आणि कुठं येत मुलं शाळेला?
अ आपलं इथं कपनूर हॉस्पुलमध्ये.
हा हा अच्छा कितविला आहेत मूल?
आहे एक सातवीला आहे आणि एक दुसरी ला आहे.
हा हा मराठी मिडीयम काय सेम इंग्लिश?
सेमी मध्ये आहे बघा. हो दोघांना पण घेतलेले सेम.
हा हा हा अच्छा.
हय बऱ्यापैकी अभ्यासक्रम वगैरे असतोय.
हम्म हम्म शिक्षण वगैरे कसं आहे चांगल आहे क नाही?
हय आहे चांगलं आहे शिक्षण.
हा अच्छा आणि काय मग पावसाचं वातावरण.
हो आज जरा कमी हाय बघा.
होय आमचा एक..
नाहीतर दोन तीन दिवस कंटिन्यू पाऊस.
होय होय कंटिन्यू होता पाऊस. आमच्या इथं पण थोडं कमी आहे आज. हम्म आणि .
काय नाही तुमचं चहापाणी झालं का नाही?
नाही आत्ता चहा पाणी? हो मुलगी गेलती. मुलगा नाही मुलगा लहान आहे.
हम् येतोय त्याचाच आवाज येतोय अंगा
होय फोन मागतोय.
हा हा ह.
आणि काय घरी कसं काय सगळ निवांत आहेत कीं नाहीं?
घरी काय नि म्हणतच असणार आता पावसाळ्यात बाहेर कुठे जात नाहीत काय नाही. आम्हीच आपलं नोकरी मु ळ बाहेर जायचं आमच जाणं येणं.. मुलांना शाळेत सडायचं आणायचं आमची कंटिन्यू ड्युटी चालूच असते.
आज होती का नाही ड्युटी?
हो हो आज मिीटिंग असल्यामुळे मिीटिंग केली आणि आता बोललो तसंच... एकाची मी शाळा चार वाजता सुटते आणि दुसऱ्याची.. पाचला सुटते त्यामुळे म्हणलं थांबून दोघांना पण घेऊन जायचं.
हा हा ह पावसाळ्यात कुठं फिरायला वगैरे जाता की नाही? म्हणजे धबधबा आंबोळी घाठ वगैरे बघायला.
नाही पण शक्यत आता या आठवड्यात काहीत प्लॅनिंग करायचं म्हणून विशेष.. चालू होता सकाळी घरी बोलत होते जाऊया म्हणून..
हा हा हा हा चालेल.
ह.
फिरण्यासारखं. कसनी पावसाळत म्हणे त्यामुळे विचारले.
ते कोकणात कुठला तर म्हणजे.. मिस्टरांचा मित्र आहेत ना त्यांच्या गावाकडे जायचंय. हा ते आता पाऊस पडल्यानंतर ते धबधबा चालू होतय बघायला चांगला असतय म्हणायलागली. हे विचारत होते जाणार का म्हणून.
हा.
बघू अजून तर काय विचार नाही.
हम्म हम्म अच्छा सुट्टी वगैरे काढून जाऊन यायचं तेवढंच रिलॅक्स.
नाही रविवार बघूनच जाणार आहे तसं सुट्टीचा वगैरे काही प्रश्न येत नाही.
हा हा.
पण बघू आता. जोपर्यंत बाहेर पडतच नाही तोपर्यंत नक्की.. कि काही सांगू शकत नाही कारण आधी.. किती वेळा तर झाय प्लॅन करायचय घरी बस
रद्द होते, काही नाही काही अडचण येते त्यामुळे, रद्द होते.
नाही नाही मैत्रिणीं बरोबर तर कायम असच असते, इकडं जायचं तिकड जायचं. चांगलं एक आठवड्यापर्यंत आहे, ना फोनवरच सगळी ट्रिप रंगवायची, आणि जातानाच नसतं कीनसल, कोणाच तर काहीतरी कारण असते. असं किती वेळा तर झाले, त्यामु क नाही सगळे जण म्हणतात ज्या वेळी सगळे, त्यांना वेळ मिळतय, त्यावेळेच आता आपण ट्र्रीप काढूया असं बोललेत, शेवटी आम्ही काय केलंग, पुच्या वर्षी आता या दोन चार महिन्या पाटी मा गे, आम्ही सगळेजण जाणार होतो ट्रिपला, मग ते कोणाचं नियोजन बस ना म्हणून, वॉटर पार्कला जायचं ठरलं मग ते पण कुणाला... जमना कारण मैत्रिणी लांबच्या आहेत गारगोटी वून येणार.. म्हगे तर जवळ कुठ तर जायचं म्हटलं की त्यांना तिकडून तेवढ्या लांबून यायचं. रिटर्न जायचं शक्य होत नाही मग त्यात. अेक्षक नाही भेटायच म्हणून आम्ही रांकाळ्या वं र गेलो तिथ ते दिवसभर बसलो. म्हणजे जेवण वगैरे केले नाश्ता वगैरे केला मस्त आईस्क्रीम वगैरे खाऊन जाऊन बसून एन्जॉय करून आलो. मम्मालांना पण घेऊन गेल तो. होय नाही तेवढंच ना कसं असत आपण वेळ काढला तरच आपल्याला भेट.
भेट होय होय लग्न झाल्यानंतर वेळे भेटत नाही स्वतःला स्वतः देण्यासाठी, अ,
आणि मुलं असल्यामुळे कस, आमचा पण वेळ गेला मुलंही तिथं पण आता रंगकाळ्यावर हा रंगकाळ्या वर तर, चांगले म्हणजे, खेळण्यासाठी मुलांना घसोरगुंडी पाळणे वगैरे आहेत.
होय काय केलंत काही छान आता?
हा चांगलं डेव्हलप केलंय, आणि आता आहे बघायला पण चांगलंय. बोटिंग वगैरे काही केल नाही, लेटने गेल तो म्हणजे लगेच परत येईच होत रिटर्न म्हणून, फक्त जेवलो आईस्क्रीम खावा खोटं बोलत स जरा सा, एनजॉय केला आणि आलो निघून.
अ हा हा मी पण परवा एका महिन्याच्या पाठी मग गेल रंगखळ्यात नाही गेलं कागल तलाव नाही, काय पाझर तलाव. ते बघण्यासाठी गेलतो.
ह आहे तिथं पण छान आहे, बघण्यासारखं आम्ही जाऊन आलो एकदा.
हा हा तिथे एक मजेची गोष्ट हा, मजेची गोष्ट सांगण म्हणजे ते गेम खेळत नाही. नाही काय. ते गेम हो ते डोळ्याला असं मोठ, चष्म्यासारखे लावतात आणि गेम खेळ माय खेळवतात बघा त्याला काय तर म्हणतात, म नाव लक्षात येत नाही, ते गेम खेळत होत आणि एक मुलगा गेम आधी वरती जाते अस, ते ढकलल्यासारखं असं काय होत. ते म्हण हो त्यामुळे तसं दाखवत, आणि ते इतकं रडालतं त्याला ओरिजनल म्हणजे, त्याला काय वाटत ते खरंच आहे ते गेम खेळत का हसलो म्हणताच ते, बघून काय विचारायचं का खरं तिथं खानपान अस थोडं महागच असल्यावाणी,
हा ते कस असते, बाहेर वॉटर पार्कला सोय असते. ना जेवण खाण्यपिन सगळं, पॅकेज असल्या सारखं दिवस आणि हे म्हणजे तिथं पाजार तलावला फक्त कसं बोटिंग वगैरे सगळं जे, काय असतील ते वेगवेगळे चार्जेस, धब धबा वीस रुपय तिकीट नंतर आत एंट्रिला तिकीट.
होय होय आणि खाणं तर खूप महाग आहे तिथं जीव.
हा होय महाग तिथं मी म्हणजे गेल ते दोन तासांसाठीच गेल. ते सहजच अस अचानक कुठून गेल्यानंतर म्हणजे वेळानें गेलो होत. त्यामुळे काही आम्ही धबधबा वगैरे काही खेळलो नव्हतो. लगेच चालतो परत.
प काही खेळ नाही सोडा सहज जायचं म्हण देवाला गेल तो त्यावेळी जा येता येता तिकड गेल तो टायमिंग नाही बघितलं होतं.
तसं फक्त जाऊन फिरून येऊन पण मजा मजा तेवढीच येते सोडा.
होय होय त्यासाठीच गेलते मुलांना, थोडच मोकळ, मुलांचसाठी जायचं फिरायला हम्,
ती वॉटर पार्क ला जायचं, म्हणून सारखं मागं लागली होती. परंतु वॉटर पार्क ला कसं होत, माहितीय का आता सुट्टीचे दिवस होते ना. त्यामुळे जास्त गर्दी असायची मग ते त, तिकीट वगैरे बुकिंग करून जावं लागाय लागली असं सांगितले त्यामु नाही. आम्ही सांगितलं तर राह दे बघूया पुढच्या वेळी जाऊया म्हणून मुलांना समजूत घातली. मग त्याऐवजी त्यांना हथ चिक्कूची वाडी म्हणून आहे बघा जवळ तिथं गेलतो आम्ही ति तिथं चांगलं आहे मग हा मग तिथं कस हा तिथं पण कस एक दोन तास. ठी दुपारी तीन नंतर रि डान्स वगैरे असते मला ना तिथे पण एन्जॉय होत. का?
होय काय आता छान केलं चिक्कूची वाडी काय?
हा चिकूची वाडी म्हणून हा चिकूची बाग आहे तिथे एंट्रीलाच नाही. चिकूचं शेक देऊन तिथं स्वागत हा नाश्ता त एका वन पर्सन थ्री हंड्रेड रुपीज आणि पाच वर्षाच खाली असेल अ तर प नाही सात वर्षाच्या खाली अडीचशे आणि पाच वर्षाच्या खाली दीडशे अस असं कायत आहे.
होय का हा हा तरी पण छान आहे, तिथं आम आमच्या काकू कोण गाव गणेशवाडीला तेन जातय की, नाही तिथून तिथं खूप जवळ होतंय ते बघण्यास.
होय होय चांगलंय आणि दिववस तिथे की नाही एंटरटेनमेंट करण्यासाठी दिवसभर गेम्स वगैरे घेतल्या जातात म्हणजे अ कस मुलं तिथं असं त्या झाडांना वगैरे फळने बांधलेले असतात त्यात खेळतात तर बायकांसाठी तिथं. त म्हणजे वेगवेगळ्या स्त्रियांसाठी गेम्स ठेवल्या जातात त्या गेमपमा त्या खेळाय खेळायचं. नंतर त्याप्रमाणे त्यांना पण हे तर हे असते मार्किंग असतेय. मबाय त स अगोदर सुरवातीला गे गल्या गेल्या मुलं म्हणत होती, हित पाणी नाही करमत नाही. मजा येई ना पण जसं दुपारी जेवण वगैरे झालं जेवण झाल्या झाल्या कड लगेच रीग डान्स चालू झाल्यावर मग मुलं खुश झाली.
छान वाटायलागलयच ग म्हणजे त्यांना हे वाटत असल. तेव्हा गमत अससत.
गमलं मग म्हणाले गेल्यासारखं जरा मजा आली नाय.
समाचार अ ह अ ह आताच्या मुलांचं खूप हे हाय. एन्जॉयमेंट आपल्या वेळी तेव त तेवढं तसं काय नव्हतं.
होय.
हा.
आपण त्यावेेळी कस असं खेळूनच शांत बसत तर तेव्हा कठली ट्रिप वगैरे काय असं नवतं.
नव्हत होय.
चालेल ठीक आहे, ठेऊ का मग हा.